हॅलो
आवाज येतोय का
हो,
आता तुमचा लगेच कॉल लगेच कॉल लागला बर का
होय मी पण तेच बघितलं कधी कधी लाग त्य काय तरी टेक्निकल इश्यूज रेज होत असतील हो एकाच वेळीस अनेक जण करतत मंडावरती वर्क
हम्म चालत य तेच की
हो आपला विषय चांगला चालू होता आपण ह्या कॉलमध्ये कंटिन्यू करूया तसाच
हो हो चालत ना एकत्र आपलं एक, एकत्र कुटुंब पद्धत
अ हो ते आधीच हो तेच आधीचेच चांगले होते. तुम्ही जे सांगत होता ना ते सगळे एकत्र आता सगळी निम्मी नाती तर संपत आल्यात कुणाला बहीण नाही कुणाला मामा नाही काका नाही,
काय तो करायचं आज पण सगळ्यांना एक चा
हो दोन पन दोन पन ठीक आहे तो पण एक लईच कस तरी हे होते त्या मुलाला पण म्हणजे स्वतःला स्वतःची फॅमिली पर्यंत थांबावं लागत
तस विचार केला ना ताई तर ते पण बरोबर आजकाल महागा इतकीवाढली आहे ना आपण दोन मुलांना नाही हो देऊ शकत काय म्हणजे असं, किती वेळण किंवा अशा वस्तू वगैरे सगळळे कसं विकतच घ्यायच,
पण ते बरोबर आहे की पण आपला अट्टाहास, काय माहितीय का कि सगळं जास्त पैशाच घेटला म्हणजे लई चांगली लाईफ आहे हा आपला अट्टाहास त्यामुळेण दोन मुला च विचार करत नाहीओ सरळ साध जर बघायच झालं तर दोन मुलं वाढवताना काही जास्त ह्याची गरज नाहीय. हा शिक्षणा, शिक्षणाची गरज आहे रोज खण्या पिण्याची गरज आहे मला ते मान्य आहे.. तेला पण आपणच तेवढं अ अ अनावश्यक हे करून ठेवलाय ना थोडं,
हो ते बरोबर म्हणजे फुकट भेटत असना फुकट शिक्षण भेटत असताना आपण त्यांना विकत शिक्षण देतो महागडे क्लास लावतो महागडे कपडे,
मग बऱ्याच गोष्ट आहेत अहो आपण पोरांची सोपन, सुद्धा हिरावून घेतल्या पोरांना फक्त लाईफ सेट करायचं एवढं सांगतोय पण त्यांना बाबा बाच्या गोष्टी आहेत डॉक्टर इंजिनियर सोडून बाकीचे पण प्रोफेशन आहेत जिथ तू स्वतःच आयुष्य काम करून मिळवू शकतोस त्याच्या वर स्वतःची हे करून शकतोस हे सांगत नाही आपण नाही तू डॉक्टर हो नाहीतर इंजिनियर हो किंवा मग तू हेच कर म लाइफ मधे सेटच हो हेच सांगतो
आपण ना त्याच्यावर अधिकार गाजवतोय
हा तरी तरी हा तरी आजकाल आता खेळाडू वगैरे होण्याकडे मुलांचा कला आहे पण बाकीचे मात्र खेळ खेळायला गेला म्हणजे ह काय खेळायचंय त्याच्यात आणि आजकाल खेळायला सुद्धा जागा - खुलेली नाही हो
तुम्ही म्हणताय हे - खेळ किंवा बाकूचे क्षेत्र वगैरे प्रत्येक क्षेत्रामध्ये आजकाल का नाही तुम्ही म्हणता भ्रष्टाचारशिवाय काय नाही ओ प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागेवर भ्रष्टाचारच चाललेला आहे
होय पण आपले आपण प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न क केलीच पाहिजेत ना आपण थोडी फाईट पण केली पाहिजे ना क ह व्यव- ते विरोधात आपण कुठेतरी गेलं पाहिजे ना असं आहे म्हणून आपण तसंच नाही ना राहू शकत
आपण एकटेन काही करून चालत नाही ओ सगळे
अहो य असं सगळ्यांनी - म्हणल्यावरती कोणीच प्रयत्न नाही केला तर ते होणारच नाही एकट्यान जरी केला आणि त्याच्या आसपासच्या एखा माणसाचं आयुष्य बदललं तरी खूपेय
हे सगळं आपण बोलाला वगैरे - सगळं ठीकय पण ज्या -
ऍक्च्युअल हा हा तेच तेच म्हणूनच आपण जेव्हा अडचणीत नसतो ना तेव्हा आपल्याच्यान जेवढंच शक्य - क्य होतय तेवढं आपण करायचं
आजकाल ज्याची म्हणजे पात्रता आहे किंवा ज्याची - काबिलियत आहे ज्याला त्याला - त्या ठिकाणी ऍडमिशन भेटत नाही ज्याची पात्रता नाही कमी हे त्याला त्या - भेटतआजकाल असं पण प्रत्येक ठिकाणी् किंवा कुठल्या जरी आपण कुठल्याही क्षेत्रात जरी गेलो नाही तरी आजकाल वशील असल्याशिवाय किंवा मोठ्या माणसाचा आपलं हे जेव्हा हात असल्याशिवाय कोणतंच काम होत नाही आजकाल
एक्झॅक्टली माझ माझ ऍडमिशनच्या वेळेस तस झालंय तर मला तसच - च अनुभव आलाय
ऍक्च्युली ताई तुम्हाला सांगु का - आपल्याकडे एवढा वेळ कमी ना आपण काय म्हणतो जाऊ द्या पैसे देऊन काम होतय ना कुठे एवढी झंझट करत बसायचं आज सरकारी काम किंवा कुठलही क्षेत्रात काम आज या उद्या या परवा या अशी म्हणजे माग लागते आपल्या की आज नाही झाल तर -
आपली आपली टेंडनसीच तशी झाल्या ओ प्रश्न विच - विचारायची नाहीत काहीतरी पळवाट काढायची ही आपली टेंडन्सी झाल्या
आजकाल पैसे दिले ना की माणसं लगेच एका तासात काम करतात
हा मग तेच की आपली टेंडन्सी झाल्या त्या व्यवस्थ - विरुद्ध आपण बोलायला कचरतोय असं काम होतय ना मग कशाला वेळ घालवा असं म्हणतोय
पण आजकाल ना प्रत्येक क्षेत असा प्रामाणिकपणा नाय राहिला व प्रत्येक ठिकाणी आजकाल ब भ्रष्टाचार अन् हेन तेन चाललंय त्यामुळं आपल्या मुलांना पण असं वाटतं ओ आपण आजकाल असं वाटत हे वातावरण एवढं प्रदूषित वगैरे हे ना हिथून पुढची जी पिढी येणार हे किंवा ते आपली मुलं म आप पल्या मुलांची मुलं होणार हेत ती ह्या वातावरणात टिकतील का? एवढं म्हणजे हाव ताल
ही आपणच दिलेली देणगी हे पुढच्या पिढीला त्यामुळं मा झ स्वतःच असं मत हे की आपली जेवढी ऐपत तेवढं आपण करावं बघा. अजूनही मी ह्याच मताला चिप कू नाही खरं सांगते.
आणि एका माणसाने प्रयत्न करून ना असं होत नाही आता आपण म्हणतो पर्यावरण छान हे आता ह्या वर्षी पाऊस पडला नाही ह्या वर्षी किती रुक्षतोड झालेया. पाऊस.
आहे आमच्या हिथंच चालू आहे डेव्हलपमेंट च्या नावाखाली रस्ता सुशोभीकरण आणि काय चांगला रस्ता हायवे करण्यासाठ टी चांगला रस्ता उखडून तो दुसरा रस्ता बनवतायेत म्हणजे विचार करा तिये
सर्वांगीण विकास करण्याच्या नादामध्ये आपणच आपण निसर्गाचं किती लूकसान करतोय किंवा जरी आपण बाहेर गेलो तरी आपण पर्यावरण किती दूषित करतो एखाद्या पर्यटन स्थळाव जरी गेलो ना आपण तरी तिथे एवढं कचरा घाण पाण्याच्या बाटला म्हणजे आपली सुशिक्षित लोक सुद्धा टाकतात. झाडं नाही ये ते टाकतातच त्यांना पण वाटत नाही की आपलं परिसर आपण स्वच्छ ठेवाव आपलं शहर आपलं गाव आपण स्वच्छ ठेवावं आणि हे कुणी एकान करून होणार नाही हा बदल ते कसं सगळ्यांनी करायला पाहिजे. आत्ताची जी पुढे निर्माण पुढचीव होणार हे ना एवढी प्रदूषित हवामान वगैरे असणार हेन एवढी रोगराई वगैरे असणार हे ना, नोक वाटणार आहे त्यांना मु ल जन्माला घालायला. पण हेश
अव मग आता आता लग्न करायलाच नको म्हणा लागल्यात. कितीत? तरी जण लोक सिंगल आहेत बरीच लोक कुणाच कुणाचं लक्ष आहे का तिकडे?
सिंगल लाईफ त्यांना इंज कराय ऊ नगो वाट कारण त्यांना सगळे गरजा पूर्ण होता.
नाही नाही नाही नाही नाही नाही ते फक त एक बाजू झाली काही सिंगल लोक आहेत ना त्यांना हे सगळं पाहिजेल आहे पण तशा लोकच नाहीयेत आणि तशी मेंटॅलिटीची लोकच भेटत नाहीयेत एक तर त्यांना पैसा पाहिजे किंवा एक तर त्यांना फालतूच्या अवास्तव अपेक्षा आहेत. की बॉलिवूड टाईप आपलं असलं पाहिजे काहीतरी पण रिअल लाईफ तशी नसते रिअल लाईफ मध्ये बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागत आसं आहे ना. काही जण अ डे ड्रीमिंग मध्ये जगतायेत. हो हो आहेत आहेत आहेत बरीच आहेत
म्हणून मला आपल्या मुलांची काळजी गाडी पाहिजे, बंगला पाहिजे सगळं पाहिजे मुलीला
अहो पण ही फक्त मुलींची चुकी नाहीये
जाँब पाहिजे हॅलो हॅलो